ह आवरलं का तुझ हो आवरलं झालं सगळं आ बनलं
बरं बर बरं म चाललंय जेवण बोल ना
उपवास नाही का केला
आज कोणता
आज माझा उपवास हा उपवास असते नाही आज माझा उपस असतय ग हम् राजगिराचं लाडू खाल्णे
हम्म हम्म
अ ती राजगराची लापसी पण केलेली
होय कसं म्हणजे लाया वगैरे केलेल्या का त्याच्या
नाही ते राजगिरा भाजायचा आणि मिक्सर ला लावायचे आणि ते हटून त्याचे लापशी करायची छान
का आवडत नाही का
नाही भाजायच नाही अगोदर ते आपण राजगिरा अखंड आणतो की धान बी असत त्या बी क्चली सगळे जण त्याला धान्य म्हणतात खरं धान्य
खसखस किंवा राळ्यासारखं दिसते दिसताना
हा पण ते फुलातलं बी असते खरं म्हणजे
होय ना मला नव्हतं पेमेंट
हम्म मगस काही नाष्ट्तला जर खाल्लं न ते तर एक अ खूप प्रोटीन म्हणजे खिचडी किंवा उसळ असं उपस नसताना पण खाल्लं तरी चालत
वरेर नाही का त्याल्यावर बाजारातून आणल्यानंतर त्याला दुहायची गरज आहे का
नाही स्वच्छ असेल तर काय नाही दध्हायची गरज स्वच्छ नसेल तरच कचरा काढायला लागतो धुून हा मग सकाळी नाष्टत्याला खाल्ली नाही तर प्रोटीन वगैरे भरपूर असतं त्याच्यामध्ये
कसं करायचं सां की मिक्सर लावायचं कच असत ना
हा अ कचच असताना ते मिक्सरला लावून लापशी करायची असेल ना तर थोडस भाजून घ्यायचं ते आणि मिक्सरला लावायचं ते आणि त्याचं पीठ तयार केलेलं असते ना ते हटून आपण हे करायचे लापशी करायची
म्हणजे आपण शिरा करतो तशाप्रमाणे अ व ह्याची म्हणजे शेऱ्याप्रमाणेच करायचं का
हा नाही शिरा अ शिराग पण करू शकतोय आपण राजगिऱ्याचा लापशी म्हणजे पातळ करायची कष ह
ह ह
हम्म आणि राजगिर्या म म्हणजे आहारांचा राजाच म्हणजे राजाचा आहार मानला जातो ऍक्च्युली म्हणजे त्याला अ एकदम पौष्टिक असतोय
हम् हम
ते एकादशीला नागपंचमीला शक्यतो खातात असं जास्त जास्त कारण त्यांनी भूक लागत नाही लवकर खाल्लं की
हो
त्यामुळे उपस ह निपतो आपल्याला चांगला
मग ते लापच्या मध्ये गुळ घालायचं का
हा लापशीमध्ये गुळ घालायचं पौष्टिक असतोय ना गूळ साखरे ेक्षा पण तेच बर अस हाडांसाठी चांगलं असतंय रक्तवाढीसाठी पण त्याची चांगलं आहे आणि ग्लुटेन फ्री म्हणजे ग जना आपल्या चालत नाही की खायला किंवा ते सांगितले गव्हाचं गहू खाऊ नका असे काही डॉक्टर सांगतात काही काही जण
हम्म हम् बरम
होत मगलाय खाल्ले का
पण ते उष्ण मानलं जातं ना
राजगिरा उष्ण नाहीत थंडीमध्ये जर खाल्ला तर ते उष्णच पाहिजे असते ना आपल्या शरीराला अतिसेवन कोण ते पण चांगलंच नाही ना शेवटी
हम्म
रोज आपण जर एक वाटीभर वगैरे राजगिरा खाल्ला थंडीचा तर चालतो अस हम ते सर्दी होत नाही त्यामुळे ते थंडी पावसाळ्यात वगैरे खातात जास्त
होण
आणि ताकद पण येतते त्यांनी असं आहे
ह
आणि काही ठिकाणी तर असं गरम लाडू आणि आल्याचा चहा आहे हे मिश्रण इतकं आहार चांगला आहे दोन्हीच कॉम्बिनेशन मिश्रण हा हो चांगलं आहे
पण गोडगस काय घेतात बरं
लाडू खातात आणि नंतर त्याच्यावर चहा पितात आल्याचा चहा असं खंडित ह
हम्म हम् म्हणजे गोड्यावर गोड कसं घेते असं मला वाटलं ग
ते राजगिऱ्याच हे आहे कि नाही त्याच्यामु खराब कोलेस्ट्रॉल पण कमी होते आपल्या शरीरातला त्याचे भरपूर उपयोग येतात
खर हम हम
पर कॅल्शियम असतं त्याच्यामध्ये
आणि मग ते राजगऱ्यास पीठ केलं तर आपण उपवासाला कशात पण वापरू शकतो ना
हो हो आपण जर नाही आपण कशात पण वापरू शकतो ते म्हणजे कोणती तरी आपले पदार्थ करायचा असेल तर त्याच्यात आपण लहान मुलं जर खात नसली तर त्यात आपल्याला त्यांना जो आवडतो पदार्थ त्याच्यात
भीठ
हा पातहाली पिटत वगैरे पण वापरू शकतो आपण आता हा आता आपण धिरड वगैरे घालतोय त्याच्यात पण आपण दोन चमचे वगैरे घालून मुलांना देऊ शकतोय त्याच पीठच करून ठेवायचं
ह् मी तर आत्ता पण काही लाडूस खाल्ले रजगिरीचे बाकीचे नाही का पदार्थ खाल्ले त्याचे
थाली पेट पण खूप छान करतात त्याच ते दह्याबरोबर स्पेशली चांगलं लागत म्हणजे खरं म्हणजे त्याचं मिश्रण दह्याबरोबर छान लागते ते थालीपीठ हा
म्हणजे शाबू आणि राजगिरा मिकस का
थालीपीठ ना थालीपीठामध्ये अ शाबुदाना पण आपण घालू शकतोय आणि ते शिंगाड्याचं पीठ वगैरे पण मिळते की उपवासाचं
हम्म
ते मी ते मी सडून पण केलं तर चालते अ वरीचं पीठ केलेलं असत त्यात मी सु केलं तरी चालतय छान होते ते
हम्म नाहीतर उपवासाला अस प्रश्नच पडतय कि काय करायचं म्हणून
नाही ते थाली पिटीला शक्यतो की नाही ते शिंगाड्याचं पिठ जास्तीत जास्त वापरतो त्यांनी तें चिकट पण असतय ना बांधून ठेवतायेत
ते शिंगगाडा मग काय फळ वगैरे का
हा शिंगडचं फळच असते क म्हणजे फलवर्ग उपवासाला चालतय ते
हम्म म्हणजे मी कधी बघितलं ना ऐकलंय खूप असं
अ ते असं तयारपीठ पण मिळते बाजारात अ मॉलमध्येध्ये वगैरे मोठ्या दुकानात वगैरे
हम् हम
परत आयर्न वगैरे पण मिळतेय त्याच्यातून अ ते राजगिऱ्याचे अ हे पण बनवतात उसळ खिचडी बनवतात छान लागते ते ह ते बी असतात ना ते भाजायचे आणि आपण फोडणीच भात कसं करतो ना तसं हा जिरे मिरची घालून फोडणीला टाकायच ते आणि भाजून त्याची खिचडीसारखं करायचं त्याच्यात बटाटा वगैरे घालून
म्हणजे फक्त रास गेल्याच
हो हो राजगिऱ्याच्या बिया असतात ना मग उसळ आपण कशी करतो तो शाबुदानीची तशी उस
आहे
करतात
कोण
हम्म
मग ते पाणी वगैरे घलं शचते का मग
च शिंपडायचं अस उसळ करताना ते काय बारीक अस ना बी त्यामु लगेच शिस्त वरी सारखं शिजवायच नाही नाही व सारख कश्यस्ते ते छान
हम् हम म्हणजे थोडक्यात वरीच्या वर्गातली अ हे आहे का राजगिरा
आपण तांदळाची वरीची कशी खिचडी बनवतो फोडणीला टाक भात उपवासासाठी कसच राजगिरा्याचं पण करायचं खूपच छान होत ह
बर बर
लाडू तर खूप सगळीकडेच प्रसिद्ध आहेत ना ते सगळे जण आवडीने खात त लहान मुलं पण बरेच खातात शक्यतो आवडतेच बऱ्याच लहान मुलांना पण आणि राजगिराचा हलका पचायला पण हलकाच आहे ना तसा
पा क करतो भ नाही
ह आणि लवकर भूक लागत नाही असं हे त्याचं वैशिष्ट्यच आहे
हम्म हा हम् हम् हम्म
आणि त्याच्यात ते लायसिन अमिनो सिड अस असतय ना त्याच्यात ते बन शरीरात आपल्या बनते ते खाल्ल्यानंतर ते कोणत्याच धान्यांमध्ये असं बनत नाही असा तरच तो उघटक आहे तो की तो दुसऱ्या डोकन ते धान्यात जास्त नाहीये म्हणून त्या राजगिराला महत्त्व आहे
हम् मला तर म्हणे आता एवढं सगळं तुझ्याडन समजलं तर मला ते राजसघरीराच्या लाडूवाशिवाय दुसरं काही माहिितच नव्हतं
नाही राजगिरा खाल्लेला चांगला असतो पौष्टिक असतो मुख्य म्हणजे तेच त्याच महत्त्वाचच अ वैशिष्ट्य म्हणजे तेच की भूक लवकर लागत नाही त्यामुळे वजन पण कमी होते आपण मग जास्त काही बाकीचं खायला जात नाही असंय इच्छाच होत नाही जास्त असं पोट भरल्यासारखं
पण मग त्यामध्ये गोड पण येते ना नुसतं असं काही प्लेन तर नसेल का
नाही आपण आता राजगिराचा लाडू कस दुधाबरोबर ण खाऊ शकतोय म्हणजे त्या पौष्टता वाढू शकतोय ना दुधाबरोबर छान लागतोय असं लाडू बुडवून खायचा दुधामध्ये किंवा मिक्स करायच आणि चमच्यानी खायच खूप छान लागत ते
हम्म तसच मला आवडतं ते
हम्म तस छान लागते म
हम्
आणि राजगिरा्याचे आहार असला ना कि थकवा वगैरे जाणवत नाही कधी आपल्याला
हम हम
असं ताकत राहते त्याच्यामध्ये
हम्म होय भूक लाग लगे लंे लगे भक आमती त्या राजग लाड हम्म खुचखुचीत वगैरे असलं तर छान लागतो नाही तर मग मऊ झाला की दुधात मग छान लागते
हो त्याच्यात लोह पण असते भरपूर असय
हा अगदी रोजच्या आहारात वापरायला पाहिजे मग ते
हो उपवासाला तर तुम्ही जर एखादा महिन्यातून एक दोन जरी उपस जरी करत असाल तरी आहारात येतोच तो घ्यायलाच पाहिजे असं त्यानिमित्ताने का होईना प्रत त्याच्या स्कॉलिन नावाच एक घटक असतय
हं हां
शरीराला आवश्यक असत ते
हम्म हम्म ह् अे म्हणजे भरपूर पदार्थ आहेत ती त्या आपल्याला माहितीच नाहीयी
हो आणि अ राजगिरा म्हणजे कसं असं काही नाश्त्याला खाल्ला तरी चालतो दुपारी खाल्ला तरी पण त्याचे गुण वाढतात आपल्या शरीराला पौष्टिक असते ते हम्
हम्म हम् बरबर
म्हणून तू पण आता वापर कर जरा राजगिऱचा लाडू वगैरे मुलांना पण देत जा जरा त मुलं कस मुलं कसं चटकमटक खातात ना
हा हा चालतेय माझं जेवण चाललंय मग जेवण झालं की फोन करते मग
हा चालेल चालेल
ओके अून बंद त
होव का
म आयडी पण द तर नाही कॉल करत कर
अरे बंद होत नाहीये
हो समीर करती कती